हॅलो पूर्णर्मेंट झालं होत त्याच्यामुळे
कठ हा बरा म दहा मिनटं झाले का का ठेऊन जातात ते
ना मी पण शिकले आता तुला कढायला लागलच आहे पण मला आता कढयला लागलं म मी आता शिकल केलं नाही तर मला माहित नव्हत असं होत अस.
हा कठ होून जात ते दहा मिनिट बोलून पूर्ण झालं का त्याच त्याच आपोआप बंद होऊन जात
भांडे घासले गेले मग
भांडे बाकी कि आज हे वरचे
कौल म्हणतात कौल म्हणजे ते नीट करताय का घर सुधरायचं राहायचं काम चालू आहे
हो ते झालं. मग आता ते भांडे सगळे माती मातीची धूळचे ते घसायला काढलेले ते आज थोडे घसून घेते आणि उद्या सगळेच काढावं लागेल मग घरं सारवावं लागेल
आणि मग ते आणखी योगा दिवस साजरा करायला लावलेले ना आपल्याला
उद्या
म रविवार आहे तरी पण
बाप रे भारती मी तर उद्या रविवार येत कपडे धऊ हे करू ते
नाय ना तस हं माझं तस सकाळ मध्ये करायला लावलेलं आहे त्यांनी
हा ना
हो सकाळी किशोरी मुलींसोबत
किशोरी मुलींसाठी भारती म्हणजे काय मॅडम त कालच आली होती ती नाही येणार तिकड आज उद्या तिकड जाणार म्हणत होती ती शिर्डीला
आज आज जाणार आहेत रात्री
हा तेच त म्हण ते आज जाणारे रात्री पण उद्या पोचतील ना
हं म आज जाणार मग उद्या मग उद्या निघतील सकाळ मधे
योगा दिवस म्हणजे काय करावं लागत भारती वायाम ना हा आम्ही तिकड जडगावं ला गेले होते योगा करायला.
हो तेच शिकवायचंय म्हण तो मला प्रशिक्ष क्षण मिळाले आम्हाला थोडी ना मिळाले नई सकाळ मधे करून घे म्हणजे सात आ आठ नऊ च्या अंदरमध्ये होऊन जाणार काय आपल्याला पंधरा मिनिटं घ्यायचे त्यानं त्यास गोडा होता होता मग हुन जातो एखाद्या तास
हा मग फोटो बिटो काढून घेऊ यांच्या याद्या बी तयार करायचंय की किचन बाजीपाला लाग दोडका
हा परत बाघायचे का
हा
हं चांगलं आहे ना मग म्हणजे आताच सांगितलं का सरांनी
मॅसेज सोडलेला आहे बावीस तारखे पर्यंत याद्या जमा करायच त मंदान्या
आज आज वीस तारीख ना उद्या नेम परवा सोमवारच्या दिवशी आणि आम्हाला हवा करायला ला हे अहवाल लिहायला लावलेलं आहे पण पेजेस नाही ना ग आमच्याकडे सरानी दिलं ते काय एक एक दोन दोन मध्ये काय होत
हम्म आमच्याकडे बी एक एक दोन दोन राहतात तेच आम्ही झेरॉक्स करूनली घेता पण काल मॅडमनी तीन तीन दिले होते कोमलीला तीन मा ला तीन दिले होते
हो का सगळे कंजूस झालेले ए आता
आणि ते आणि पगारच आपण तिकीट लावताना ते एकच होत ते बी मला मा सराांनी मागून घेतलं आता कुठून आणू या महिन्याला दन ते दई मी देऊन टाकेल तुला मी हा बरं का देऊन टाकेल हा असं सांगत होते आणि मागून घेतले इथं आले होते तो हां
केम आले होते तिकडे
आणि
ते सर
नाही ते हे कशाच तरी स्टयाम वर सयाबाकी होत्या ना आमच्या
उम्म्म
ते त्याच खाब घेऊन आले होते त्याच्यावर मग सया केल्या गेले ते सगळ्या गावी फिरायचे ताई असं म्हणत होते ते
हम्म आमच्याकडे काय नाही ना गं येतच नाही ना माले म सर फक्त हे वि्हिजिट झाले ठी किती दिवस आते माहिती आहे काय तीन दिवस आले होते आणि रंजना मॅडमच यायच्या सोनाली मॅडम आल्या होत्या त्या ह् काय नाही आता तर म्हटलं काय नाही आणि सुट सुटून गेलं असं म्हणतात त्याच्यामुळे आम्ही पण जास्ती हे करत नाही फोर्स करून कशाला पण त्यांचं उगस पेट्रोल वाया घालवायच का मी
हा मॅडम आल्या होत्या तर इ थमनाथं अमनाथं होते ते मन म्हटलं तिकड मुलगावला जायचे पण तसं काही नाही बारती त आहे माला मास सर आणि रंजना मॅडम हाय अस तसें
लसीकरणाच्या दिवशी
शुक्रवारीला इथं बरडीकाडालयला आली हो पेन परत काल आली होती काल यांची मीटिंग घेतली पाय कि सर्व या मुलींची नंतर गरदोर यांची डेमो रेसिपी करून दाखवली होती
शेवग्याचं पालाच काय
त्याच शेवगा-‍- च्या पालाच शेगवा त्याचं सूप बनवला
हम
आणि मुगाची डाळ होती ते लहान बो
ते पण आणि मला म्हणे जन्वंती म्हणे ते पराठे वगैरे बनवले म्हणे आम्ही तेदंन मिळायला पण पण नाही म्हणांवस असं हसत होत्या त्या म्हटलं चांगलं होत म्हटलं, जे करत तेच राहून जात
मग मॅडमांना सांगितलं मी मला ते सूप प्यायचं होत तर दोन बाया राहून गेल्या, मग त्यांना देऊन टाकलं. म्हटलं मॅडम माझ्या तर तोंडाला पाणी येऊन गेलं होत, तुम्ही तर थोडस पण दिलं नाही मला तर मॅडम हसल्या
हो तशाच चिडवत होत्या मला म्हणे धव सारखे काय करती ते म्हणे, भेटत तर खाऊन घ्यायच ना म्हणे अस म्हटलं, काय झालं धनवंतीला? अस म्हणे ती म्हणे मागत होती पण तिला भेटले म्हलं नाही म्हणे अस
मंग घरी आली परत पराठे बनवले होते मॅडमांनीच बनवले होते ते खाल्ले होते आम्ही ज्वारीचं पीठ आणि हे शेवग्याच्या पानाचं त्याच पलाटा बनलेला होता मग माझ्या पोर हा जेवला प पिठात मग माझ्या पोरांनी कमलताई आम्ही सगळेच खाल्ले होते ते मॅडम अजून तुमच्या दादांना भेटलं नाही तर ते म्हणत होते मला नाही ठेवलं का पराठा? असं म्हणत होत ते म्हटलं सगळं संपून गेलं. तुम्हाला कुठं ठेऊ
हा
मग त्यांना पण आवडत ना तिकड नाशिकला होत ते ना मी
ची मी भारती ते बटाटे आणि ते हिरवे वाटाणे टाकून, हिरव्या मिरच्या मस्त त्याची फोडणी द्यायची मग त्याचे पोलाट बनवून द्यायचे ना, मग तिकडे खायचे ना. इथं काय हेच भेट नाही खायला त्यांना पोलाठा खु ठ
पराठा पराठा तर मी पण बनवते, हे मुलं खाऊन घेतात मला पण जास्ती आवड
मला पण आवडतं.
हम्म. मला नाही आवडत ते.
तुला नाही आवडत गरम गरम चांगलं लाग
पराठे हा मला मेथीचे पराठे असतात ना ते आवड आता ते गरम, गरम खाऊन घेते. गाजरचा हलवा हं तर हा म्हजे मी चिटोरेपणा करते पण असं चांगलं पाहिजे बटाट्या नाय आवडत. ते इडली डोसा अस ते बनून घेते, मग ग ते मुलांनाच बनवुन देते. तुझ्या दादानी हा. काही नाही. आपल्या, आपल्या घरच्या घरी साधं जेवण खरं साध जेवणाच पण फरक पडतो ना ग.
हा.
हम्म जेवण चांगलं तिख असो, मिरची असो चांगले जेवण जात ते. नाही तर काय? हम्म काय किती पण केलं, तर तिथच्या तिथचं चालू द्यायचं आपापल.
काय काम चालू आहे. भारती हा हा ते काय आवाज येतय.
मीइ. माझ्या सासू सास माझे सासू आले! हम् त्यांच्यासाठी. चहा बनवत आहे.
हा काय.
हम् तुझ तू तर भांडे घासायच्य सोडून माझ्या
मग ते बांडे काढले बाहेर, मी इथं घरात बस लेलीय तिकड बाहेर गेली का रेंज बीज
हो का! म्हजे. म्हजे तू काम नाही करत, मी ते काम करता आता बघ तुझ्यासोबत बात करताना मी काय काय काम करून घेतलंय! लसूण साफ केलेय, झाडू घेतलं, लगे आता पाणी पीत, होती. लगेच आ! आता त्यांना पाणी दिलं, आता अ लगेच चहा बनवत आहे.
बापरे! किती काम करून घेतलं भारती आणि मला का बसायला लावलं की,
हा आ मला वाटलं तू पण भांडी घात घासत असेल, असं वाटलं होतं मला. मला काय माहिती तू अ असं गुपचूब मधे तुझ्या घरी येइन.
आ मग रेंज सोडून देत ना! कट होऊन जातं. म्हणून एक ते बिनाकामाचा काल,
हा. तरी.
रेंज राहते राहते घरात पण हं.
हा हा ते आमच्या गावाला तर डायरेक्ट रेंज नसते रात्री मॅडम सोबत पाच मिनिट बात केले, डायरेक्ट रेंज नाही डायरे कस्टमरचा. गावाला म्हटलं चांगलं आहे. मॅडम म्हणे. लागणारचं नाही तुला फोन म्हणे असं बोलत होते. म्हटलं काय करू आता असं करील मग साधा कॉल केला मग साधा मग कॉलिंग वर बात केली मगं सकाळी लावायचं मॅडमला म्हटलं असं. सकाळी कायं नाही ते साध्याच काॅल वरती मी येत आहे, म्हणे तयारी करून ठेवा असं तसं बोलला. मला तेव्हा पाणी दिलं थंड दे म्हणे लाईट पण नव्हती सकाळची पहाटेची. चार वाजेला . लाईट.
कायं आगं घेऊन.
आता काय दहा मिनट पण झाले आता. मगं तुझे पण पाच हा. पाहिलं नाही आता, आता कॉल बंद होणार. सकाळी लावणार हा. नाही तर तू तरी लावं. तुझे दोन कॉल बाकी आहेत ना. मला लाव मगं हम्म. मगं. चालेलं कायं.
नाही तर तू लावायचं भरती मगं तुझ दहा रुपये. भेटतील नां.
दहा रुपयाचं काय, बाद झाली तितकच
खरं आहे ना भारती
हा ना काय गिराना शीरामा, काही नाही. काय ग
ठीक आहे ठेवू का मग?
ठेऊू काय ते तर कुलुपलाईन म्हणे आता जाऊ दे, थोड्या वेळाने लाव दहा मिनटं पण झाले ना मग, चल बाय, ठीक आहे.
हो
हो चालेल मग हा हम्म चालेल रद्द पण नाही होत ना ग.
दहा नाही, अकरा मिनटं होऊन गेली बघ की,
पण कॉल ना, कट नाही होत आहे ना.
काय झाल, मी कट करू का इकडून?
हा कर. तसा करतो. चालेल मग. बारा तेरा चालूच आहे. आणि म्हणे दहा मिनिटात होत बंद म्हणून,
एखाद्या दिव शि बारा मिनटं बी होऊन. चालूच राहत बरं ती.